लागला फोन म्हले लावून पाहू लागला तर लागला नाही तर नाही.
पोर गेले शाळेत?
हा तीन तुम्हाला लय येडत काडल बागा.
मला म्हण ती रोज बोलायचं रोज त्यांच सांग याच्याच बोलायचं ती बाई पाहिली तेच बोलायचं. ल हा. भांडेच राहिले भांड्यां जेव तुमच?
आमचं जेवण का दुपारी. नाश्ते वगैरे झाले आमचे.
नाही, आम्ही डायरेक्ट जेवण नाही करत.
तुमच आल?
मॅडमला लावतेय का फोन पण मॅडमचा फोनच नाही लागत ये.
का बरं?
का माहिती बंद ये.
ऑनलईन नाई दिसत का मॅडम?
ऑनलाइन पण नाही दिसत ये.
नाही?
ऑनलाईन त्या जेव्हा राहतात तेव्हा आपण नाही राहत ना ऑनलाईन.
हा पण मग असं म्हणजे दिसत असं ना कधी ऑनलाईन होती कधी काय
आता फोन ते बियाणासाठी लावलाता फोन मी मॅडमला पण मग त्यांचा लागलाच नाही, मग शेवटी शिरसाट मॅडम
तुम्हाला घ्यायची का?
फोन आला होता एका शेंगाचे की हे दोन शेंगदाण्याचे की तीन शेंगदाण्याचे?
ह ह किती?
दोन
हम्म मग ते काय आपल्याला माहित नाही पडत ते तिनं विचारलं मग थांब बाई मला नाही माहि म्हटलं मी मॅडमला विचारून सांग
ठी खटा खटा चालू ठीक आहे
हमंम काय म्हणती
खटाखटा चालूच आहे का म्हटले हे काय म्हगला कॅल्क्युलेटर
दफतरली खान
हा मग ते बटनाचा आवाजऊ राहिला ना म्हणून म्हणते
कलान बाई
आता घेतले ते पूर्ण करून द्यावच लागतील ना ते
हम्म
ते काही मॅडम आले की ते लगेच चाल होन जात ना आपल्या इकडच
काय
दत्तर
हम् हम्
मॅडम नाहीये म्हणून शांती आहे आपली इथं एकदा मॅडम आले की मग थोडी शांत काणार
तेवीस तारखेल आहे काय अ तेवीस तारखेला जायचं आहे का
अजून काही मी सांगितलं
नका म्हणा काय म्हण
कोणतच्या म जात बसणार आहे मुर्दी तिकडं
उदकडचे
इल कामधंदा सोून त्यांुच्या माग पडत बसायचं ककाम हेल्प पण माार
बट तेन वाटलं का बर
काय माहिती फोनने लावला परत मी काल लावला होता तिने त्याच्यानंतर मग परत लावलं
तुमचं उचलला होता का
नता नंतर आलता तिचा प्रमान लावला होता मी पण तिने काही उचलला नव्हता मग नंतरून मला आला होता तिचा जेवायला उठली होती वाटत की काय तर मग ते अपाय केला होता तिने
विचारावं लागल. मला विचारले नाही मला फोन नाही लाव ती
हा त्याने लायलोत फोण काय ते येव चुध नाही
हम हम् मी नेमका फोन हातात घेतला फोन लावायला तितक्या तुझा फोन आला. हा
त्याना बार जाहिलय ग
भाची लाग भाजीचा वाढदिवस होत आज. म्हटलं चल हिला लावू फोन
त मीच केलं मी आता म पहिला ओके सर म्हण ऑनलाईन म्हला उद म्हट लाऊन पाहू म्हटले. आता काल तर नव्हत लागत लागला तर लागला.
ते एका नंबरवरून कॉल झालेत ना मग ते नाही करते.
मग आता लावून पाहिलं असं सहज लावला मी तर ते लागल बरोबर
हम्म याच्या पप्पाच्या याच्यावर तर टायमर लागून गेलाय एकशे ऐंशीच.
म्हणजे
टायमिंग एकशे ऐंशी मिनिटाच्या वर बोलले ना ते काय त्यांचं त्यांचं माहित आहे त्यानाच.
दीर दधीर
जास्त बोलले ते.
ते जास्त बोलवर हे राहत का.
टायमर लागून गेलाय त्यांच्या याच्यावरती,
चालू केलं की त्याच्या वरच
लिमिट लागलंय लिमिट. नाही मी एक परत चालू करूनच नाही बघितलं त्यांचं बघावं लागेल मला
तो आजता अस ये ना होता तू आला का.
नाही बारा नंतर
बारा वाजता का.
हा त्या आता तिथं येतील त्यांच्या ऑफिसवर मग त्याच्या पुढं त्यांच्या ऑफिस वर तर येतील मग त्याच्यानंतर
कुठ ेते हापूस
कोणाल माहिती. फोन उचलता आपलं फक्त काम. फोनवर तेवढं गपचुप कामं करायच. काय केलं स्वयंपाक तू
वांग्याची भाजी सकाळी पालकची भाजी सुकी करून दिली. धिरडे काढले.
डबल डबल
बाई विचार बा हे का टाकलीचर तरी सर्व बचत गटातील महिलांनी बँक शेअर उपजीविक ग्रामसघ पदाधआधी अधिकारी सदर कार्यक्रमाच आयोजन उपस्थित राहावे. हा आर्थिक साक्षरता कार्यक्रमाबाबत सूचना सर्व ग्रामस्थांना करण्यात येते की, दिनांक तेवीस सात दोन हजार सव्वीस रोजी. भारतीय रिझर्व बँक यांच्या माध्यमातून आर्थिक शाश्रता ए-कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बीड सकाळी साडेनऊ वाजता मारुतीमंदिर शिलापूर. द्वितीय गंगा पाटोळे.
मरुदे आपल्या नाही जाणार कुठं आपल्याला नाही जाणरं तिथं.. हम्म
आप होऊन गेले ना
आपलं इथं परत लागेल
कार की अ तुम्ही ते कॅम्प लावला तेव नाही ये ब्युटी पार्लर तर काहीतरी होत तेव्हाचं कि
येळसारखं प्रत्येक जण एक एक एक मॅसेज टाकत
प्रत्येक जण एक एक मेसेज टाकत म्हटलं असं.
आला मग कोणाच आहेका असं याचा करायचा का त्याचं
कोणाचचं नाही ऐकावं गपचुप बसावा.
आम्ही तर तेच करु राहिलो गपचूप बसू
मग काय करत कोणाच काही बी ऐकून काही बी करून काही उपयोग आहे का त्याच्यापेक्षा आपल्या गाव सोडून दुसऱ्या ग वात काम केले ते परवडत.
आणि सध्या शांतेत आणि आमची फोनही नायं डोन नाय मस्त शांततेत.
जेव्हा तिकून फायरिंग होईल तेव्हा जागे होसाल तुम्ही
हम्म.
भरले का ते ते मॅडमने पीडीएफ टाकल्या होत्या त्या काढून भरल्या का.
नाही भर
मग. मीटिंग लावल्यावर मग बस दोन दिवसात ओडाताण करत.
ती मीटिंग लावल्याशिवाय ते पेमेंट काढणार आहेत का ते पेमेंट नाही काढतील ना आता मीटिंग लावल्याशि परत त्यांना मेचा आणि जूनचा हे द्याव लागेल आ वा
बायचं काही फोन नाय येत काय नायं काहीच नाही कायं करते का काय तू बसली काय.
पेमेंट झाला त सांग फक्त
हा.
तुझं कामच नाही दिसलं म्हणून तुला पेमेंट नाही टाकलं. तुझं काम नाही दिसलं म्हणून तरं पेमेंट नाही आला मला आला मला पेमेंट
हा.
हम्म मग लगेच जीवावर येऊन जाईन. लगेच मॅडमला फोन जाईन.
अशी ही घरीच होती काय केलं तरी हिला पेमेंट.
तेच ना. काल भारी चालू होती तिची बड बड बड बड बड बड
कोणाची?
त्या पोरीची.
हा वैक बरर. फिराना फोन ती कोणाचे फोनण ठेवायच न फोन ठेवाय ठेव लगेच काढून घेते हातातून फोन चालू राहिल का म्हणजे मग काय म्हण. झाले मिनट दाहा.
हम्म.